हॅलो आवाज येतोय? हा, हा
हो, हो काय नाही, बाकी काय तुम्ही अजून काय करता, उन्हाळी कुरडया वगैरे असं?
हं करतो ना आम्हीपण कुरडई, पापड
आम्हाला नाही ज म्हणजे इकडं आम्ही नाही एवढं करत कुरडया, फक्त फेण्या करतो आम्ही ता तांदुळाच्या फेण्या करतो आम्ही.
मोपा नाही आमच्याकडे कुरडईचा कंपलसरी असते कुरडई, पापड त्यानंतर गव्हाच्या ज्याबिकट्या वगैरे बनवता बनवता आमच्याकडे
अच्छा अच्छा गव्हाचं काय बनवतात?
आमच्याकडे तांदळाचे पापड जाऊ तांदूचे पापड सगळेच पापड असतात आमच्याकडे.
हा आम्ही तांदुळाचे फेण्या आणि पापड आणि उडद्याचे पापड पोह्याचे पापड असं आमच्याकडे अस तो म्हणजे.
सेन्या म्हणजे काय सेन्या
पोहे पोहे आपण जे खातो पोहे ते.
नाही नाही नाही से सेना म्हटलं तुम्ही तांदूळच्या सेना म्हणजे.
आप फेण्या म ह नाही नाही फेरण्या म्हणजे पांढऱ्या शुभ्र अशा गोलगोल ट्रान्सपरंट अशा होतात. त्या म्हणजे तांदूळ धुऊन दळून म्हणजे. तीन दिवस भिजत टाकून तुम्ही गावाच कसं चक काढता
हो बरोबर बरोबर.
हे बघ क टाकून ते दळून आणायचे फक्त तुम्ही ते घरी दळताना चक काढायला तसं ते. वाळवून गिरणीत दळून आणाय ते
ओके हो का हे आता आम्ही पण आमच घर घरूनच शक्तीवर जाऊन दवत वात आमला आधी वां व्हायं आता चट वरतीच राहत
हा पण ते ओला असत सुकवून दाळता का मग तुम्ही ते
हो
अच्छा ओके ओके.
हास.
पण मग त्याचा चक कसा निघतो मग ते साला सकट येतं ना मग?
ति ते आई करते बाबा ते मला पण एकक्ली माहिती. नाही एवढी प्रोसेस म आ रेडीमेड प्रोसेस, आईकडून येतं खायचं ना काम करायचं.
बरोबर बरोबर. नाही म्हणजे आम्हाला माहितीप्रमाणे कि ते कहूच सालं निघतात ना चाळणीवर टाकलं. भिजलेले ते आणि वाटले की आमच्याकडे ते तांदूळ कसे दळून त्याला काही सालं नसतात ना पांढरी शुभ्र असतात मग ते दळून आणून. अ मग त्याच्यात आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवायचं ते पीठ भिजवून ठेवाय आणि दुसऱ्या दिवशी मग अ एक पातेल घ्यायचं मोठं आणि त्याच्यावर. बसेला असं ताट घ्यायचं आणि मग त्या ताटावर ते गोलगोल असं. पीठ टाकायचं गोल करायचं. घट्टपीठ करायचं आणि गोल हा ताटावर गोल घट्ट पिट्टे असं फेण्यासारखं टाकायचं आणि मग ती वाफवायची फेणी. आणि मग ती वाळवायची.
अच्छा काही मोठी प्रोसेस आहे.
मोठी प्रोसेस य ती जम. म्हणजे कंटाळवा म्हणजे असं कंटाळ आहे तो खूप असं पण ते हा पण आई वगैरे देते. करून आई आईच करते ते आपलं आणि आम्हाला देते.
आम ते आपल्या आईच सगळ भेटून जातं ना.
हो तिखटपण म्हणजे मिर मच्ची पावडर हळद वगैरे अजूनपर्यंत आई द्यायची आता. माझी मोठी बहीण आहे ती करते आणि मग ती आईला आणि मला देते असं.
अर बापर चांगली गोष्ट आहे हळजगैरे आपण तुम्ही घरी बनवता का मग?
हा हळद घरी नाही म्हणजे विकत आणून मग ती अ कुठून. हा हा होळून तळून वगैरे, नाय. नाही नाही हळद रेडीमेंड नाही आणत, आम्ही आण तर हळद नाही तिखट नाही मसाला नाही काय नाही.
आम्ही पण सेम, आम्ही स्वतःच म्हणजे सगळं मटेरियल आणून म ते चक्कीवर दळून घेतो आणि मग ते स्वतः बनवतो म्हणजे
एवढी आणि बाकीची भेसळ. बाकीची भेसळ खातोय, तर ही तरी नको इ दरवढं होतय तेवढं.
तेच ना जेवढं आपल्याकडन होईल तेवढ, तरी गोष्टायला वाईट नाही.
जेवढं हा जेवढं होईल तेवढं आपण करायचं घरात असं ठरवलंय.
हम्म चांगली गोष्टय.
तेच ना पहिलं किती हो छान होतं सगळं भाज्या बीज जा बिना खताच्या आणि.
ते असं एकदम हे रायच्या नाही का त्याला हायब्रिडनेसय आता एके हायब्र्रीड भाज्यायता. म्हज्या भाजी पा बारा आता अशी काही भाजीपाला बारा महिने पण भेट. ते फ्रूट सुद्धा काही बारा महिने पाहि तुमचं हे काय मग तरबूज वगैरा.
हो ना आणि मी आता दोन दिवस दू दोन दिवस दूध घेते ना मी दूध तर ते चहा केल्यावर त्याला वेगळाच वास येतोय.
स्मेल सगळं हायब्रिड ते पण गाईमध्ये पण भेसळ झालेली आहे आता.
मग मी शेवटी त्याला असं म्हंटलं की नको मला अरे दूध त्याला वास येते त म्हणतो मग तुम्ही अ ह्याच घ्या वारण. घ्या तर म्हटलंआ तर घेऊन बघते, पण म्हटलं काल दिलंच ना ते कृष्णाचा त्याला वास येतोय खूप. म्हणजे तक्रार ती त्या म्हण म्हट असल आमच्याक आत पिशवीत ल ग पिशवीत लव आमच्याकडे आमच्या इथे नाही मिळत तसं सुट्टं दूध.
अरे बापरे मध्ये तर चांगलं नसतंच मग.
हो ना हो काय करायचं पण
किती दिवसा जास्त ते काही माहित नसतं ना आपल्याला.
हो तेच ना आणि गावाला आमच्याकडे आहेत गाई म्हशी आहेत आमच्याकडे अगदी. ताजं दूध अगदी काढून आणले आणले आम्ही चहा करतो किंवा दूध पितो पण हे इकडे आता असं आता आल्यामुळे बाहेरच विकतच घ्यावं लागतं असं होतंय.
बघा ना घरचा असून उपयोग नाही झाला ना.
काय करणार हो ना. तेच होतय काय मोठा प्रश्नच आहे ते दुधाचा वास आल्यापासून आज दोन दिवस झाले. मला चहा पण नाही मी घ घेतला आणि म्हणजे असं कस री होत एकदा घेतला पण ते वाचले ते मनात काय काय येतं.
लगे विचारतात ना करेू चांगलं आहे की नाही कसं असेल.
हा काय काय आहे त्याच्यात नक्की कुठे माहितीय आपल्याला.
ण तेच मग माहत नाही काही नाही, आपल्याला.
हो नाव तेच झाले.
हरबर डाळ लागले फास्ट फूड या गोष्टी.. त्याच्यामुळे मुलांना त्रास होतो ना, आणि मुलांना बाहेर जास्त लागत.
जास्त लागत कुरकुरे हे
तेच ना, तरीपण मुलासाठी मी अवॉइडच फटकाल देतेच ना जास्त असत काही.
पण वेफर्स ना, म्हणजे आपल्याला पण करता येतात ना असं घरी.
हा आम्ही घरीच करतो, वेफर्स आम्ही बाहेरच नाही घेत पण. बटाट्याचे चिप्स वगैरे त्यानंतर माझ्या मुला आवडतं ना, मग खाना तेवढा बनवून देते पौष्टिक आहे ना मखाना.
हो मखाणे, हो हो हो.
चिवडा वगैरे असतो ना, आमच्याकडे.
हो हो ते पौष्टिक आहे, ते बरं आहे.
कॅल्शियम कॅल्शियम पण असत ना? मखाना मध्ये ते खायला पाहिजे आपण.
हो आम्ही पोह्यांचा चिवडा पोह्यांचा म्हणजे पातळ पोहे असतात. त्याचा पण चीवडा तो, हो मक्याचा चीवडा.
करून बघा मखाना आहे ना, तुपात फ्राय करून काय एवढी प्रोसेस नाही. मखाना मग तुपात फ्राय करून घ्यायचा! त्याच्यावर. फक्त थोडस एक म्हण काप थोडस आपलं हळद आणि मीठ.. त्यानंतर पेरी पेरी मसाला असतो ना, आपला बाहेर भेटतो बघा तो तो टाका खूप छान लागतो. मुलं मुलं, इतकी आवडीने खातात ना, हो तूपात करायचं. हो तुपात छान थोडस क्रिस्पी करायचं मस्त.
ओके ओके बरोबर.
दिवस राहतो एकदम, असं कुरकुरीत लागतो.
बरं बरं.
चांगला असेल मुलांसाठी वगैरे, बाहेर खाण्यापेक्षा, मग.
हा ना, तेच ना, नुसताच आणून आम्ही आपल्या, तेलात म्हणजे ते तिखट मीठ घाल. थोडा चाट मसाला वगैरे ते अस करतो पण असं. हा पण, असं तुप तुपात बघा, ओके ओके चालेल चालेल, तेच म्हटलं? आपण आता हे फोन फ्रेंड मुळे, नवीन नवीन आपण रेसिपी किंवा. अ नवीन नवीन विचार एकमेक एकमेकींचे खूप हो शेअर करतो त्याच्यामुळे नवीन नवीन माहिती हो आता हे मखाचं माहिती नव्हतं मला त्याच्यानंतर. काही गोष्ट अशा खूप म्हणजे, माहिती नसतात आपण किती जरी व वयाने असू. आसलो तरी आपलं ते म्हणजे ज्ञान म्हणजे कसं ते वेगवेगळ्या ठिकाणी. हा ते उलट बर वाटत. असं फोन केल्यावर, काय काय वेगळं कळलं की
बरोबर नॉलेज माहतीे ना ते, आपल्याला की नाही वा, आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहती असते, असं नसतं ना की. यालाही माहिती त्याला ते माहित असतें असं.
तेच ना अस काही नाही तेच ना.
आणि ते म्हणतात ना, की ज्ञान दिल्यान ज्ञान वाढतं, ते बर ना एखाद्याला आपल्या मूळ गोष्टी हा
हा पण काय काय आस विचारायला पण मागत नाहीत, म्हणजे असं आता आम्ही. मला समजा काही नाही येत, तर मी माझ्या नंदेला किंवा कोणाला असं विचारतो आम्ही! हे कसं करू असं, पण काही ना ते पण कमी पणा वाटतो की, विचारायचं कसं.
नाय हो बरोबर, न्यूनगंड वाटतो म्हणतो ना की अरे मी विचारल तर मग हिला कस वाटेल की, मला येत नसेल का बाबा अस विचार येतो प्रत्येकाला की, कस विचारणार नाही का?
हो आता काय युट्युबला आहे, सगळं म्हट
आता अहो युट्यूबला तुम्हाला सगळं भेटून जात, युट्यूबला काही टाका तुमी सगळ येतं डायरेक्ट. मला विचारायची पण गरज नाहीेय, सगळं येत त्यात चाटजीपीटी आल चाट जीपीटी मधून तुलाना सगळं भेटून जात. तुम्हाला ए टू झेड कुठली मेडिसिन कशावर पाहिजे, तुम्हाला कसं काय सगळंच.
सगळं सगळं सगळं भेटत हो हो.
म्हणजे सगळं आपल्या एका छताखाली आलेल्या गोष्टी हे, तरी लोकांना त्याचा उपभोग घेता येत नाही.
हो ना खरंय हो ना.
इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली हे ना, आता ते चांगलच उलट आ त्यासाठी पण, आपल्या काही गोष्टींचं नॉलेज नसतं त्या गोष्टीच तरी मिळतं ग आपल्याला नॉलेज.
आणि आपण गोळ्या समजा घेतो साईड इफेक्टस बघायचे असले, तर आपण बघतो ना त्याच्यावर काय होतंय काय
ते लगे सांगात ते की गरजेचं आहे, की नाही किंवा चांगली आहे. की नाही, लगेच सांगत तुम्हाला ते आधि काय व्हायंच आपण घेतल्यानंतर आपल्या साईड इफेक्ट व्हायचे मग परत डॉक्टरांकडे जा आता ते आधिच सांगत. आपल्याला की मेडिसिन चांगली आहे की नाही ती तुम्हाला सुटेबल आहे की ते लगेच सांगत, ते काय झाल माहित का आता हे एक प्रकारे चांगलं पण हे आणि थोडं वाईट पण हे लोक काय करतात. चांगल्या गोष्टी नाही घेनार, वाईट गोष्टी लवकर कॅप्चर करतात, हह, तेच होत हेहे. त्याच्यामुळे मग असं इंटरनेट कुठे वापरव की नाही असं वाटतं ओ.
हो ना, जाऊ दे आपण चांगलं घ्यायचं वाईट सोडून द्यायचं.
काय चांगलंच घ्यायचं.
मग काय? आपण सगळीच वापरतायत मग आपण का नाही वापरायचं.
हा ओबेसली ते तर आहेच, काळाची गरज आहे आम्ही मोबाईल म्हणजे काळाची गरज आहे.
हम्म हो ना काय ते मोबाईल. हो ना हो ना आणि उठल्यावर पण बघूया ना कोणाचे मेसेज वगैरे.
हा मग रोज रोज उठल्या उठल्या पहिले हातात मोबाईल असतो, वॉशरूमला गेल की मोबाईल असतो.
हेह हेह हेह काय
ते वॉशरूमला गेलतरी तरी मोबाईल असतो हातात, ते सवय झाले आहे.
बरोबर आहे.
जरा चांगलं आहे ना. कारे सगळ्या गोष्टींच नॉलेज भेटतं आपल्याला चांगलं असेल तर चार लोकांनाही सांगायला पाहिजे ते. जेणे करून आपल्या मुळे दुसऱ्याचा ही फायदा होईल.
हो बरोबर आहे बरोबर आहे, होय होय. छान मस्त, ठीक आहे.
घ्या तुम्ही काळजी.
हो ठेवू मग? हो तुम्ही पण घ्या काळजी पाऊ पाऊस पडतोय. हो हो हो चालेल चाले, हो बाय.